हॅलो हॅलो
हां बोला ना ताई. हो येतोय ना.
काय चालल? हॅलो
जेवणं झा
हं, हो का.
शिजली जेवणं
हो झालय ना.
आज काय खाल्लं?
काय बन, मी आज ती शेपू पालक म्हणत नाही का आपण
हा हा हा
घोटून भाजी करतो बघा
हो हो हो
ती भाजी या पोळी खाल्ली. तुम्ही काय खाल्ल?
आम्ही आज कोबीची भाजी आणि पोळी खाल्ली.
हं हं
शेपूची भाजी चांगली राहते शरीरासाठी. पाऊस खूप होता दोन दिवसापासून आज बर बंद झालाय, बरंय
हो का.
हो तुमच्याकडे?
आमच्या इकडे पण होता, आज नाहीये पाऊस
नाही का.
म्हणजे दोन तीन दिवसापासून लई कंटाळ आणला होता त्याने, असं वाटत होतं ना ते पाऊस आपल्याला नको आता. असं वाटत होत पाऊस आला नाही तर आपल्याला असं वाटतं नाही पाऊस यायला पाहिजे पाऊस आला नाही व असं पण जो आला का तो तेव्हा असं वाटत नाही यायला पाहिजे,
नाही आला ना, आपण रोज म्हणतो यायला पाहिजे यायला पाहिजेल न आला का लगेच म्हणतो बई नको पडू. लईच कंटाळा येतो.
हं
त्यांनी जोरात यायला पाहिजे आणि बंद व्हायला पाहिजेल अस.
हो ना, तसं नाही करत तसं नाही केलं त्यांनी या वेळेस झिम झिम झिम झिम चालू होती डायरेक्ट.
चे बी हाल, बकऱ्यांचे हाल आणि गायींचे हाल. जनावरांची जास्त हाल होऊन जाता, आपलं काही नाही माणसांच आपण घरात बसतो.
त्यांना चारा पाणी हं, चारा पाणी च हे होऊन जात ना मग.
मज
हं हं.
सोन जात ना त्याच्यामुळे
हम्म.
बाकी काय काम बीम चालले?
काही नाही आता आज सुरुवात केली आम्ही शेवगा निवडायची
हो का.
हा ओलंय पण मग ते झाड मोठ होतय ना आजूबाजूला पूर्ण गवत ये तर मग ते गवतामुळे ना झाडावर असर होईल बुआ म्हणून मग ते आळे आळे पडून, हा म्हणून मग ते झाडाजवळ जेवढं गवत त्यांना तेवढं काढून घेऊ बुआ बाकीचं निघलं देईन मग नंतर म असं चालू आहे आज काम दिवसभर तेच चालू होतं.
हा हा आज नव्हता का मग पाऊस?
नाही आज नव्हता.
हम्म, बरं झालं मग आज नव्हता ते.
आ.
आज नव्हता तर बरं झालं. आज पाऊस नव्हता ते.
हा ना पाऊस नव्हता ना, म्हणून बरं झालं आज
हम्म, आम्ही पण लग्नाला गेलो होतो आज
हा. कुठे लग्नाला गेले होते?
हे शेजारी सासूबाई राहता ना चुलत सासू त्यांच्या का कू त्यांच्या बहिणीच्या मु मुलाचं लग्न होत
हा हा.
दोन ठिकाणी.
हा हा.
बहिणींचा भात
मला पण उद्या जायचं होतं, हा.
त्याला तो कोबरा साप चावून गेला.
कोणला? हा हा.
बहिणी माझ्या दोन बहिणी दिलेल्या आहे ते तिकडे ना, त्या बहिणींचा नंनंदचा मुलगा.
हा हा.
त्यांचे मम्मी पप्पा तिकडे गेले होती पंढरपूर ला आणि पाठीमागे त्याला साप चावून गेला.. तर मग त्याची त त्या सापाची जात पाहिली तर तो कोबरा साप होता.
हा हा.
व्हाहिल्यानंतर चाळीस मिनिटाच्या आत उपचार झाला तर ठीक नाही तर मग माणूस मरून जातो.
असं होतं म्हणे मग त्याला तिकडे घेऊन गेले वाटत पण मग काही फरक नाही पडला.
मग आता बरी का तब्येत?
हो आता सुट्टी झाली ना आता घरी आहे, आता चांगला आहे पण हात सुजलेलाच आहे, तरी जखम आहे ना. तरी कसं जाम धरून होतं मी. हाताला आपला तळ पंजाला वरतीच वरून
आणि कसं काय त्याचं हे गेलं तिथे?
कुट्टी मध्ये होता ना, तो ढोराना कुट्टी टाकायला गेला ना.
हा.
कुट्टी मध्ये हात टाकताच त्याने हाताला पकडलं, हाताला पकडलं ना त्यानी दुसऱ्या हाताने असं तोडून फेकला म्हणे डायरेक.
अरे बापरे,
त्याने स्वतःने असं तोडला डायरेक्ट सुटत नव्हता म्हणे तो, इतकं पॅक धरलेला होता म्हणे.
आणि मुलगा लहान आहे का मोठा ये?
तेरावीचा मुलगा ये.
तेरावीचा मुलगा ये
हा.
बापरे,, मग बरं त्यांन घरी होतं का कोणी? आई -वडील तर नव्हते ना घरी.
आई-वडील तर पंढरपूर गेलेले, ते घरी आज्जी होती घर थोडं लांब तिथून थोडं अंतरावर ये ना. तो पो घरी आलाच नाही तिकडेच चुलत भाऊ जवळ होता, त्याला आवाज दिला, तो त्याच चुलत भाऊ दवाखान्यात निघून गेले लगेच.
हा-हा.
दोघं जण दवा ण्यात गेले लगेच, लगेच त्या डॉक्टरनी लगेच मोठी गाडी काढली.
हां.
लगेच अं मोठ्या हॉस्पिटलला येऊन गेला तो डॉक्टर, गावातला छोटा, मोठे डॉक्टर राहता ना.
हा-हां,
त्याला वाटलं की चुलत, गंभीर आहे बा पेशंट.
हा.
त्याने त्याची स्वतःची गाडी काढली, आणि मालेगावला घेऊन गेला.
पण मग त्याला काही चक्कर वगैरे ते असं झालं नाही का लगेच
काहीच नाहीधम, काहीच नाही तिथं लगेच हाताला दोन तीन ठिकाणी असं पॅक बांधून दिलं ना नसा बंद केल्यासारखं पटकन सगळे फास्ट उपाय झाले ना तिथं बी विष काढणारा वेळेवरच हजर होता लगेच.
हा- हा.
सगळ्या गोष्टी अशा फास् हीट घडत गेल्या वेळेनं
हा- हा.
त्याच्यामुळे
तेच ना आमचं बी नाही का, इकडे बि लैई वाईट झालं बाई. माझे व काक त्याचा मुलान, माझ्या काकांच्या मुलाचं म्हणजे चुलत काका ये त एक दोन -दोन एक वर्ष झाले असतील लग्नाला.
हा-हा.
आणि एकच महिन्याच लहान बाळ आहे. त्यानी वेड्याने काय त्याच्या काय आल होत, दोन दिवस पुढे निघून गेला असता. पण त्याने फाशी घेऊन घेतली.
आता लई लोक बी फाशी घेऊन घेतात वो. लोकांनी सोपा उपाय पाहून घेतलेला आहे.
जे जिथे नाही तिथे तेच चालू आहेे आता.
हम्म, काही झाल का फाशी. फाशी प्रमाण की ती वाढून गेल.
ल‌ईच अवघड, ते आठ दहा दिवसानी पंधरा दिवसानी आप आपल्याला ऐकायला येतच ते. याने अस केल. काय केल काय झाल.
ला येत की याने अस केल. हम्म
हा
ते फाशीच प्रमाण जास्त झाल. एक सपाटा ते, पॉयझन पिऊन मेले. पॉयझन पिऊन मेले. आता तर तेच आहे फाशी घेऊन मेले. फाशी घेऊन मेले.
असच आहे. काय मागचा विचार कोणी करत नाही कनी. एक रस्त्याला निघून जाता पण मागे काय होणार आहे. आता एकच महिन्याच लहान बाळ आहे.
आता ते बाळ, ती बाई कसा सांभाळ करेल त्याचा बर. आई वडील ते म्हणजेच स्वतःच्या मुलाला त्यांनी पैसे दिले नाही. तेव्हा त्या सुनेला नातूला काय देतील.
हो ना तेच ना.
त्याने तेव्हाच विचार करायला पाहिजे होता. आपल्या आपल्याला आपल्या आई वडील असून देत नाहीय. तर आपल्या बायकोला मुलाला कस
प्रॉपर्टी भरपूर आहे. त्याने काय केल म्हणजे शिजर झाल बाईच. शिजर झाल तर मग त्यांच्या घरच्यांनी पैसे भरले. तिच्या घरच्यांनी. अ याच्या घरच्याने नि भरले. तीच्या घरच्यानी भरले. मग त्यानंतर मुलगा ज ते हृदय हे सॉरी, ते हृदयमध्ये म्हणजे नाकात तोंडातुन कणी घाण गेलेली होती. तर, त्याला श्वास वगैरे घ्यायला त्रास होत होता ना मग काच्य काचेच्या पेटीत ठेवल ते पोरे. किती पंधरा एक दिवस होत. म ते बिल त्यांच त्याच म्हणण काय होत त्यांनी शिजरच भरल. तुम्ही आता हे भरा.
हा हा हा, हा त्याच म्हणण बरबर होत ना मग.
हा आईवडील काही बोलले असतील. त्याने आणि नंतर म ती वहिणी म्हणजे, जी त्याची बाई आहे ना ती रडत होती. साडे दहा वाजता आणि माझ्या बहिणीला पण कॉल केलेला होता त्यानी. साडेनऊ वाज वाज्याला. तर साडे नऊच्या दरम्यान दाजीन त्यांच्या फोनवर त्यांनी कॉल केलेला होता. पण हे झोपले झोप झोपून गेले होते त्या दिवशी. फोनच उचलला नाही. आणि साडे दहा पावणे अकरा वाजे पर्यंत तो बायकोशी बोलला. आणि बायकोनी परत सांगितल तिच्या त्याच्या डोक्यातून पूर्ण काढल त्याने तिनी. कि बवा अस करू नका. मी उद्या सकाळी येते. तुम्ही उद्या आज आजच्या दिवस हे करा. उद्या सकाळी मी येते. बघू आपण असं तसं त्यानी भरपूर समजवलं पण मग त्यानी त्यांनी हो म्हणून घेतलं. हां म्हणे ठीक आहे तू ये म्हणे उद्या म्हणे. आणि त्यानी परत अकरा साडे अकराच्या दरम्यान हे असं केलं. लईच अवघड झालंय बाई ते.
त्याचे इतके व्हिडिओ आता नाचायचे आताच लग्न झालेले आहे ना एक दीड महिना पूर्वी चुलत बहिणीचं लग्न झालेलं आहे माझ्या तर त्या तिथे ते पूर्ण व्हिडिओ ठेवता येईल स्टेटसला एकदम जोकसाच करतो डायरेक्ट. आणि असं सर्व असं होतं आणि त्याच त्या एक सर्वांची एकदम जे नाही बोलत ना त्याच्याशी पण बोलून घ्यायचं तू. असं होतं त्याच्याजवळ हॅलो!
बोला ना.
आवाज येतोय ना?
हो हो येतोय ना. वाईटच होतं ओ पण असं एकजण जातं पण मागे फॅमिली
मग त्या पहिले त्या मुलाचं काही झा होईल ते मला विचार पडलेलं आहे कारण की आज
माझी डोळे लागायला लागली. बोलता बोलता डोळे लागायला लागले.
हो हो.
होमवर्क
बरं चालेल.